हा पुढ
तुमचे कॉल झाले पण
हो झाले माझे माझे तर आधीच झालेते ते ते माहितीे का मला तीन एक वेळा तरी आलं ते एकशे ऐंशी झाले एकशे ऐंशी झाले पण मला समजलंच नाही मी करतच राहिली करतच राहिली शेवटी तीस झालेय आता पूर्ण
हा हा
हम्म
एक एक मिनिट हे मध्येच कोणाचा कॉल आला का कट करावा लागतो म्हग आपल्या कार्यामध्ये हे नाही आहे आलाव नाही
नाही
त्याच्यामुळे तुमचे झाले म्हणजे
हो झाले माझे पण तरी तुमचा लागतोय बरेच जण म्हणत आहेत की अ पूर्ण झाले तर लागत नाही
नाही नाही अ तुमचे पूर्ण झाले माझे नाही झाले ना
हम
तर त्याच्यामुळे ते घेत असतील माझे अजून दहा पन्ने झाले वाटत ना
नाही सात झाले
हा त्याच्यामुळे मग ते आता तुमचा हा कॉल कट धरून साथ झाले माझे
हम्म हम
अस स आज दिवसभरात माझा एकच कॉल झाला तर तुमच्याशी दुसरा आणि हा तिसरा चालू आहे
हो का
पण बघा आपण दूर असून नात नाही आपलं छान जमलं
हो खरंच
नाही तर मला असं बोलता येत नाहीये थोडस एकदम अननोन पर्सनशी आता ह्या बोलत होत त्यां तुमच्या अगोदर त्यांच्याशी थोडस अस काय प्रॉपर इथल्याच आहे
हा
हा थ मी काय बोलू काय बोलू असं होत होत मला
हा हा
तुमच्याशी पर्वापासून बोलते म्हणून ते थोडस असं
ह् हो आणि असं वाटत नाहीय की आपण म्हणजे ननन म्हण तुमच्याशी बोल त्यांना मला असं वाटलं नाही की तुम्ही अनोळखी आहात म्हणून हम्म
हा त्या थोड्या इथल्याच असल्यामुळे आता दोघेंना बोलायला सब्जेक्ट पण नव्हता सापडत
अच्छा
ण म्हणजे त्या आपण प्रॉपर अस म्हणजे जवळच राहतात याच एरियामध्ये त्यांना काय सांगू असं होऊन गेलं होतं आणि त्यांना पण मला काय सांगू बहुतेक असं होन गेलं होतं
अच्छा
आपण दोन दोन ठिकाणचे आहोत बहुतेक ते पण एक आपल्याला सांगायला आहे सब्जेक्ट
हो.
ह.
आणि तुम्ही छान सांगता म्हणजे असं डोळ्याच्या समोर उभं राहत सगळं. सांगत ते
मला थोडा प्रॉब्लेम येतोय म्हणजे असं एकदम काय सांगू काय सांगू. म इकडचं तिकडचं चालू आहे आपलं. अ तुमच्याकडे कायच आहे तिकडे तिकडे हे पण आहे वाटत. ना अमरावतीकडे काय पोहरादेवी ते कुठे आलं.
हो पोहरा देेवी आहे जवळच आहे इथून हो हो.
फेमस आहे ना ते
फेमस हो तिकडे जंगल वगैरे आहे. हम हे वगैरे राहतात बिबटे वगैरे राहतात. असं जंगल एरिया आहे एकदम
हम् हम हम् हम.
हम्म.
मी कधी आली नाही आहे तिकडे पण ते ऐकूनय.
हा का?
हा.
अच्छा.
आमच्या इकडच्या काही मुली दोन मुली तिकडे दिलेल्या आहेत त्या मला वाटत इथे दिल्या आहेत. यवतमाळ.
अच्छा.
हा त्यांच्यामुळे मला थोडस तिकडचं माहिती आहे.
अच्छा अच्छा.
त्या पण आता पुण्याला सेटल झाल्या पण सासर तिकडचं आहे त्यांचं. असो तर त्यामुळे ते सांगायच. तिकडे पोळादेवी वगैरे असं असं आहे म्हण.
हो.
ह ह काही अकोल्याकडे आहे.
पहाडी एरिया आहे तो जंगल एरिया घाटाचा रस्ता वगैरे आहे तिकडे थोडासा
अच्छा छान असेल ना लोकेशन वगैरे जस.
आता पावसाळ्यात तर खूपच सुंदर दिसते.
नाशिकलाही तस हे जातात म्हणजे मी स्वतः नाशिकमध्ये असून कधीच ब्रम्मगिरीला गेली नाही.
हम्म हम्.
तिकडे पण असं जंगल वगैरे म्ह पांडवले नां वगैरे परत आपलं. धुळ्याकडे अ एक आहे काय ते तोरणमाळ
हा.
आता एवढे वर्ष झाले तीस वर्ष तिकडे आता कसं माहत नाही. ते पण प्रॉपर जंगल होतं.
हो का?
म्हणजे सागाचे झाड वगैरे आणि वरती गाव होते.
हम्म हम्म.
म्हजे तिकडे इतका फॉग आणि हे इगतपुरी सारखं.
हा.
अ म्हणजे वाहनं संध्याकाळी बंद करून टाकायचे रस्त्यावर अ हे. वाघ वगैरे दिसायचे वाटतं. तर संध्याकाळी सहा नंतर बंदी होती वरती जायला आणि खाली उतरायला.
हो का.
आणि त्या तिथल्या त्याज्या बाया होत्या.
हम्म.
प्रॉपर तिथले लोक असतात ना, ते नई का.
ह.
अ हाफ साडी घालतात बुडघ्यापासून वर तेआणि ते ते अशे कोयत्या घेऊन चालायच्या रस्त्याने.
हो का.
म्हणजे त्यांना भीती नाही वाटायची.
हम्म हम्म.
त्यांचे ते सागाचे झाड होते वाटत पूर्ण त्या जंगलामध्ये. कारण की आम्ही रस त्यावर उतरून जेवलो होतो सर्वेजण ते इथे तर ते खूप छान वाटत होत. त त्या दरम्यान.
हो का.
हा.
इथे चिखलदरा आहे तित असं चिखलदऱ्यांच आणि हे मेळघाटच जंगल आहे आणि चिखलदरा. तर भरपूर प्राणी पक्षी तिथे पण वाघ वगैरे आहेत.
ह हा नाही इकडे म्हणजे पोलीस डिपार्टमेंटल्यांनी असं फॅमिली फॅमिली पाठवली होती. काही पोलीस होते सोबत वरती रेस्ट हाऊस होत. त व्हीआय तिकडे अरेंजमेंट केलेली होती त्या दरम्यान. खूप छान वाटलं होत ते असं एकदम वेगळं एक आता खूप वस्ती वाढली असेल दोंडाईच्याचा पुढे वाटत ते मला एवढं कळलं होतं क तोंडाईच्या वरुन ते एखादावर पील जेवण वगैरे खालून सोय केली जाते तिथे प्रॉपर वरती काही सोय नव्हती तेव्हा.
अच्छा.
हा आणि तिकडे ते अस्वल वगैरे त्या काचा त्या व्ही आय पी गेस्ट हाऊसच्या काचा फोडून ठेवतात.
हो हो. बऱ्याच घटना घडतात जंगलामध्ये अस्वलांच्या.
नाही. पूर्ण रात्र आम्ही मच्छर चावत होतो आल्यानंतर सर्व्यांना फिवर.
हो का.
जेवढे पण गेलो होतो ना, सर्व्यांना फिवर. दोन दिवस राहिलो पण दोन दिवसात म्हणजे म्हणतात ना, पंधरा दिवसाची वाट लावून घेतली होती.
हो हो बरोबर आहे.
हा असं तिकडचं वातावरण होत आता त खूप चेंज झालं असेल.
हो हो आता खूप बदल झालेय म्हणजे ओळखीच्या असता एरियामध्ये गेलो की सुचत नाही आपल्याला रस्ता वगैरे, एकदम बदलून जाते एरिया हम्म.
मला इथल्या इथे गल्ल्या कळत नाही खूपदा इतके चेंजेस होऊन जातात ते तिथे आता कोरोनामध्ये पण खूप काही इकडचं तिकडे शिफ्ट होऊन गेलंय.
हा हा.
म्हणजे ज्या ठिकाणी जे होत तिथे ते श तो बिझनेस बंद पडला. मग त्यांनी कुठेतरी दुसरीकडेच असं चालू केलं का काय काहीच माहित माहिती नाही म्हणजे इवन आमचा टेलर होता तो खूप वर्षापासून.
हम्म.
तरार मोबाईल त्या दरम्यान खराब झाला तो नंबर पण गेला आणि आम्हाला एक माहित होतं क त्याच्या मुलीचा असा असा प्रॉब्लेम आहे
हा
तो गायबच झाला म्हणजे खूप वर्षापासून होता त्यांच्या आजूबाजूला विचारलं त्यांचा कारागीर सापडला दुसऱ्या टेलरकडे तिथेच त्याच बिल्डिंगमध्येध्ये पण ते सांगायलाच तयार नाही काहा गेला कुठे
हो का
आणित फॅमिली मेंबर होता तो घ येऊन वयस्कर लोकांचे वगैरे माप घेऊन जायचा
हम्म हम्म
आमच्या मम्मी लोकांचे आणि एकदम हातोटी अशी
हम्म
अजून त्याच्या हातचे ब्लाऊज घालतात य त्या्या आणि त्याची आठवण काढतात
हो ना हो बरोबर आहे
म्हणजे त्याच्यासारखं ब्लाऊज शिव शकत नाही असं त्यांचं हे चालू आहे
हम्म जुन्या लोकांचं तसे लवकर बदलत नाहीत ना
नाही आणि त्यांना बोलताच आता जितके पण आता सोसायटीतल्या आहेत ना लेडीज ज्या पण ब्ल टेलरकडे ब्लाऊज टाकतात
हा
घरी येऊन मग आम्हालाच त्रास असतो चांगलं नाही शिवलय असं केलंय तसंच केलंय
ह ह
हाम मही म्हणतो आता तुमच्यासाठी तो त्याला शोधून कुठून आणायचा
हो ना
असं आणि समोरून यांना कम्प्लेंट करायला गेलं तर त्या त्यांचं म्हणणं असतं आता यांचं वय झालंय थोडंफार स्किन लूज पडणार त्या मान्यच करत नाही
हम्म बरोबर आहे
फिटिंग पहिल्यासारखं नाही राहणार किंवा ड्रेस फिटिंग पहिल्यासारखं नाही राहणार
हा हा
असं चालू असत
हम्म हम् आपल्याला टेलर बदलला कि आपल्यालाही नाही हे होत ना एकदम नवीन टेलर कडे टाकलं क
कोणी आपलं कसं असतं एक दुकान ठरलं का आपण तिकडेच पकडून राहतो आपल्याला विश्वास निर्माण होेतो ना त्याच्याबद्दल काही पण राह पार्लर राह किंवा कपड्यांचं दुकान राहो टेलर राहो कॉस्मॅटिकच शॉप राहू आपण विश्वासानेि हे जातो नवीन एकदम चेंज नाही करत आणि आपल्याला अजून ऑनलाईन वर भरोसा पण नाही पटत.
नाही ना ते तर घेतच नाही आपण म्हणजे उगीच झंझट मग त्याची
प्रत्येक गोष्ट आपण अ काय म्हणतात बघून वगैरे घेतो ती आपली सवय आहे.
हो का कपडे वगैरे तर परवडतच मला तर आवडतच नाही हातलते हाताचा स्पर्श जो असतो ना ते तेच कपडे पाहिजेत
नाही आमच्याकडे ते ऑनलाईन पाहिले मी
हम्म
ते लक्षात येत घातल्यावर काे आपण जे प्रॉपर घे बघून घेतो ते आणि याच्यामध्ये खूप डिफरंट आहे आणि मग आपल्या डोक्यात एक लगेच विचार येतो अरे आपल्या एज ला हे सूट नाही करत आहे. आपण बघून ट्रायल करून घेतलेल म आपल्याला तिथं नोटीस होत म ते दहा दा मागवा आणि दहा दा रिटर्न करा.
हम्म.
त्याच्यापेक्षा जाऊन घेतलेलंच बरं.
तेच एकदा गेलो आपलन घेतलं पसंतीने.
हम्म. चप्पल पण ते लोक किती ऑनलाईन ऑर्डर करतात. आपण ती पायात घालून बघणार कम्फर्टेबल आहे का नाही बघणार बेल्ट टोचतोय की नाही बघणार.
हो हो.
आणि मग त्याच्या नंतर घेणार. आणि नवीन जनरेश ला मग आपल्यासोबत फिरण्याचा कंटाळा येतो जा तूझ तू कर काय करायचं ते कर.
अच्छा ह पोरांना तस सगळ्याच आजकाल मुलांना सगळ्या गोष्टी अगदी ऑनलाईन पाहिजे जायलाच नको मार्केटमध्ये.
हो आणि त्याच्यात तर जर आपण घरी एखाद्या वेळेस असं बोललो
हम्म.
नाही रे आज मला कंटाळा आलाय किंवा काय आपण खिचडी वगैरे टाकूया का? नाही म मी ऑर्डर करतो यांना ऑर्डरचीच खूप पडलेली असते.
ह ह.
कुठून ते झोमॅटो आणि त्यांनी ते सवय लावून दिलीय मुलं लगेच ऑर्डरवर उतरतात.
हो का.
पहिले एकत कसं आपल्या मम्मीनी जे दिलं ते खायचं. आणि नखरे पण नव्हते हम्म नखरेही नव्हते.
हम्म हम्म आपल्याला कुठे होती चॉईस कुठे समजत होत त हीच भाजी पाहिजे आज हेच खायचंय जे केलं ते.
ह आणि विचारायची नाही आपली मम्मी ऑप्शन पण द्यायची नाही आणि वि विचारायची पण नाही तुम्हाला काय खायचं माझ्या माझ्या मम्मीने तर लाईफ मध्ये कोणाला नाही विचारल मी जे बनवलंय चुपचाप खायचं.
हो ना माहितच नव्हतं की नखरे करायचे असतात.
आणि आमच्या मुलांना समोरून जाऊन चारदा विचारते. ए काय खायचंय काय खायचंय आणि आम्हाला जे रट्टे दिलेत आणि आमच्या मुलांना आम्ही चुकून पण एक थप्पड दिली असेल तर लगेच तिचा जीव कासावीस
अच्छा.
म आम्ही चिडवतो तिला आमच्या वेळेस कुठे गेली होती.
म्हणे तुम्ही तेव्हा त्रास द्यायच्या आता हे थोडी त्रास देतात. म्हटलं हे आमचा आमचा बी पी हाय करता ते तुला दिसत नाही
हम्म.
मग ती त्यांच्या बाजून स्टँड घेते डायरेक म त्यांच अस होत अरे हा आजी आपल्या बाजूने स्टँड घेते म ईच काहीच चलती नी. मजा अजून करतात.
हा हा.
म्हणजे आपण नाही